हॅलो येतोय आवाज हॅलो हॅलो हॅलो
हम
येतोय का वा हॅलो हो काय करताय
तेेतोय.
हो काय करताय
कापूस लावताय कापूस लावताय
अचछा
मसलब
हो शेतात करए यावर् श अमेरिक हो गेले
काही आवाज ऐकू येत नाही
काळे वगैरे घ्यायला आलेले होते मग त्यांच्य हो मग माझी मम्मी शेतात गेली मग चहा पाणी कत होती ना त्याच्यामुळे परद दि उठली.
माहेरूच येत अजून
हो पाणीच भेटत नाही म्हणे तिथं
तर-
पाण्याची खूप हाल होऊन गेली हो बोरला पाणी नाही म्हणे त इकडंन तिकडंन आणताय. मग दोन दोन पोरी परत- कुठून आणणार तू? सांगतात.
हम्म.
म्हणून आता एक- पाऊस पडल्यावर मग थोडं पाणी बोरला वाढेल, तर मग भेटेल सगळ्यांना - हम्म हेडपंप नाही आमच्या इथं ना - पण ते एक आहे तिथ हिवाळ्यापर्यंत चालत नंतर चालत नाही.
असं का?
हो. त्याच्यामुळे मग घेऊन नाही गेले.
हम्म. दिदी न ते झोपलेले आहे.
नाही ना दिवसा नाही झोपत ना. ती लहानी झोपते ती पण आज झोपत नाहीय. थोडीशी झोपली परत उठून जाते. हो, लाईट चालली गेली का लगेच उठते - लाइट पण ये जा करतेये ना?
हा.
हो. अजून काय चालू आहे?
काहीच नाही. दीदी कशाट जाते आता?
हो. इथं म्हणला पाठवतो ना? हो.
म्हणायला?
हो. हो.
चालेल. चांगलंय मी न त्या दिवशी बघितले. ह. बाळेश पण जातो इथं जिल्हा परिषद मध्ये!
अस का? हो. काय करायचं मग रिकाम - रिकाम पाठवायचं ना? म्हणूनच. तळी - सवय- सवय लागेल ना म्हणून.
अं.
हो. रडते जाते. तिथं जाऊन शांत होऊन जाते परत. काय करणार?
मी पण त बळच ठेवायला जाते तिथं शाळेत -
आम्ही इथन बसवून देतो- तेच ना. शाळेमध्ये. हो मग त्यांच - टीचर सांगायच्या नाही यायच म्हणे.
रडतात ते आपण नाही नाही रडत!
नाही, तरी पण खूप रडते ती.
हम्म. माझा बाळशी नाही रडत बसून जातो.
ह. ते अजून लहान ना?
हा. मग किती वर्ष झालं दिदीला?
तीन.
मग लहान दीदी -
हो.
काय पाच वर्ष आणि सहा महिना चालू आहे ना -
नाही -नाही तीन वर्ष आणि तीन महिने झाले.
अस -का? बावीस ला पाच वर्ष आणि - हा सहावा महिना चालू आहे.
हा. हि लहानए ना -
हम खूपच लहान आहे ना. तरी पण पाठवतात.
काय करायचं ना - थोडं शिकली आता थोडं -थोडं सांगते ना ती. तिचे नाव तरी यायला पाहिजे तिचे नाव सांग - ते कलर ओळखून घेते तरी पण भरपूर -
भरपूर
म पोएम पण सांगते थोडी -थोडी परत विसरून जाते.
असं अ शिकून जाणार आमच्या इथ अ जिल्हा परिषदमध्ये चांगलं शिकवतात
हो ना नाही सगळी ठिकाणी तसच शिकवत चांगलं आमच इथं पण जिल्हा परिषदला चांगले शिकवतात
ह आता पहिलीच मुलं इंग्लिश इंग्रजी वाचतात पहिलीचे
म
आता दुसरीत गेले य ते
हो मग
कालच परी नाही मार काल का प परवा का कालच परीने मार खाल्ला म्हणे
का बर
इंग्लिश अ जोड शब्द असेल ना
हो ते मग थोडा
आलेच नसेल म्हणून सरांनी मारलं मग सर तिलाच लाड करतात ना
हो
मग सांगत होते घरी येऊन परी काय सांगितलं का असं
हो तसच करतात आमची ही पण त्यांच्या टीचर नव्हती आल्या तर काल बसली नाही म्हणे माझी फेव्हरेट टीचर आलीच नाही मी बसणार नाही म्ह
अस स का
आपली पावरा आहे ना मग तिकड नाहीतात ते वागड्याहून तीला लाड करते ना
मंदाण्याची आहे
काय माहित
मदांण्याची ये ना एक
हो मंदाण्याची एक ती पावरा आहे ना तिला लाड करते ना दररोज हा का नाही नाही नाही एकच फार वाटत
नाही नाही आहे ना इथं मनणार राहते ना
असं का असेल मी एकच दिवस दिली होती ना हो
ह तुमच्याच गावाची आहे का कुठली आहे तिकडची जे पण नाही इथं मंधणार राहते
असं का रडायची माझी पी माझी फेवरेट टीचर आलीच नाही म्हणे मी बस असणार नाही सांगायच बसले नाही शेवटी ते नऊ वाजेपर्यंत बसले
हा स का
मला कोणी झोका पण नाही दिला म्हणे या सांगायचे माझी टीचरनी आली असंत सरडत होती
असं का
अ ते काही नाही ना बाकी ना थोडा
यामुळे
नाही या महिन्याच्या बाकी नाही बाकी तो पण उद्या पररवात कराव लागेल तेच ना माझ प्रॉब्लेम येत नर चालू आहे सगळं
अस तर महिना संपून जाणारना
हम् दोन दिवस बाकी ये ना
हम्म माझे पण रात्री रात्री भरलाच नाही हा रात्री पण भरला होत थोडसच भर म्हटल आज भरू उद्या मंग होऊन झानार पूर्ण
आला नाही का काही तोच प्रॉब्लेम ना तेच दाखवलं होत म्हणे सोनाली मॅडमांनी सरांना सांगितलं म्हणेून मला डबल, डबल दाखवताय आता
अससाा?
हा ते द म्हणजे दिसाय हो डबल डबल आता हा भरू का तो भरू तो पण अपूर्ण तो पण अपूर्ण दिसणार आहे ते आता आहे ना, नाव डबल, डबल नाव काढून ठेवतेय मी सर्च करून करून
ह
आपली मीटिंग घेणारे म्हणे ना परत मॅडम सांगत होत्या हो काय माहिती पण शा डाल माहिती मॅडम? सांगायचं शारदाला ट्रेनिंग ठेऊ मने आपण दोन, दोन तीन, तीन सीयारपीना तीथच बसून भरयला लाऊ सांगत होत्या
चांगलं आहे ना अस का?
होय तिथं बसून बरायला लावू म्हणे यांचा डा कोणाचा कसा, कोणाचा कसा, दिसतोय हे सांगायच्या
असं
हा वैभव सर सांगायचे म्हणे तुम्ही काय करता अस सांगायची म्हणे
बापरे!
मी त असं डायरेक्ट बोलले, म्हटलं माझा मोबाईल घेऊन घ्यायचा बघून घ्यायच मी सांगितलं ना मग तुम्ही मला भरलेलं नाही सांगायच मॅडम मग एवढे दिवस मग मला कसं काढून द्यायचं? हा ना म ते तर राहू द्या मट लं दत्तक माताचे सुद्धा नाव दाखवत नाही माझ्या मोबाईल मध्ये बोलली ना मी दत्तक नााताचे तर आपण भरायचो ना
म माझे दोन महिने दोन महिन्याचे झालेय दत्तक घेतलेले बरले नाही मी नाही
मग
दुसरं भरलय दोन महिन्याच्या आठ, आठ दिवसामध्ये भरायचं ना आता पंधरा, पंधरा दिवस आता पंधरा पंधराच केलं आहे ना?
हो पंधरा, पंधरा दाखवत, नावच दाखवत नाही डायरेक्ट
उसा का
ते म नाव दाखायला पाहिजेल ना मग मला सरस नाही आता डायरेक्ट सोडून देऊ वाटतयं काय करू? द माझा डाटा हे करणार तर मी काय करणार डबल, डबल ट्रिबल, ट्रिबल कित्येक करू ते सांगतात तुजं दाखवत नाही आता दाखवताय तर डबल, डबल दाखवताय मी पण काय करणार मग?
मग मोबाईल मधे तसच दाखवत इथ
तेच ना सगळा प्रॉब्लेम होेऊन गेलाय माझ्या मोबाईलचा,,, काय माहिती काय घेऊन गेलंय?
अत मऽऽ
आता, काय माहिती सर येणार आ,, हे त्या ट्रेनिंगला येणार, त्यांना मोबाईल दाखवणार ना मगऽ न घ्यायला येणार ना हो ट्रेनिंग घ्यायला तिकडचे बाहेरचे लोक येणारे आपल्याला हे क्युडलचा टा
अस का
हा मॅडम सांगत होत्या खरं
चांगलं आहे ना मग येणार तेव्हा शिकून जाणार मग जसं सांगितलं तसच बरवण चालू आहे ना तसच तर बरताय पहिल्या पाासून किती महिने मे मधून तर मे महिना निघाला तर एक वर्ष झालं ना मग हम पहिल्यांदा सांगायला प त्यांना तर एक दिवसामध्ये दिस त्यांना तर दिसून जातो ना डाटा भरलेला
ह
मग एक वर्ष झालंय त्यांनी चेकच नाही केले का केलं असेल ना
आता म्हणे तुमचा सी आर पीओ पूर्ण काहि ऐकु येत नाही
काय सांगायचे काय सांगायचे
करतात असं सांगायचे अस सांगत ते मॅडम पण काय माहिती नेमका आता
बघा माहिती नाही अंजली ताई जे जे चोवीस मधले गोरोदर माता होते ना ते आता बरायला लावते ते जन्म इतिहास आणि
नाही येते ना
चोवीस तर नाही येतय ना डिलेट झाला येत य दोन हजार चोवीस आणि त्या दिवशी तुम्हाला मी ह सांगितलं होत ना हा डाटा बरायला सांगितलंय मॅडमांनी माझं नऊ नावं काढ टाकलेलं आहे असं मग ते तर येत
मी पण दोन हजार चोवीस येत नाही मी पण तेच ना दाखवन शो टून टा मला पुण बघायला लावले होते ना मग मॅडम ना सागितले होते मंे हा बर मममी चोवीस दाखवत नव्हत
मग मी पण तर चोवीसच्या माझे तीन आहे तर सोडून दिलंय तिघांना
ह
मुघ्यांना सोडून दिलंय पाच सहा भरून दिलंय काय काय करायचं त्यांचं
एलम दावत नाही हच काही हे त मोठी पळून देते पण हेच करतात हे थोडीशी झोपली तिला पण चित लागत नाही ते आज इथं गेले अंकलेश्वरला
कुठं
अंकलेश्वरला
अस
पोल्याच्या ठिकाणी गेले ते का हो काही आवाज ऐकू येत नाही नाही बघितलं ना याच्याकडे मोबाईल होता ना परत ग अर वि चालेल काही चालु आहे अजून म दे मच सगळे हो, घसा